हॅलो बोला आवाजेत मजेत आहे तुम्ही कशा आहे हम्म आवरलंय सगळं हम्म आज आपण मी म्हटलं प्रवास प्रवासावर बोलूया का प्रवास चर्चा करायची का?
हो हो हो नक्कीच नक्कीच आवडेल मला प्रवास प्रवास मलाही खूप करायला आवडतो.
आवडतो ना कोणत्या कोणत्या वाहना उद्देशाने प्रवास करता तुम्ही
अ म्हणजे सगळं म्हणजे घरचे म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर म्हणा म्हणजे ना असं, शक्यतो मला तुम्हा सांग का आपल्या लालपरीने खूप आवडतं लालपरी आणि रेल्वे...
रेल्वे का मी पण खूप प्रवास... हा मी पण खूप प्रवास केला मी पण... सगळ्या साधनांनी प्रवास... केलेला आहे... म्हणजे आपल्या बसने.. केलला आहे रेल्वेने पण... केलेला आहे वडील माझे रेल्वेतच होते त्याच्यामुळे मी रेल्वेचा पण माझा.... प्रवास झालेला आहे. आणि आपल्याला दरात... फोर व्हीलरने पण आपण मी प्रवास केलेला आहे आणि प्रवास करायला पण मला खूप आवडतं. म्हणजे खूप खूप ठिकाणी मी... फिरलेल... म्हणजे उदयपूर झालं... जयपूर झालं इकडे... गुजरात झालं... या सगळ्या भागांमध्ये मी... सगळं फिरलेली उदयपूरला.... अ छान छान किल्ले... आणि पुष्करला वगैरे... तेे... अ अजमेरला याचे पुष्करला ब्रहम्मदेवाच एक... मंदिर आहे सगळीकडे... पुष्करला.... अ म्हणजे ते तेवढं एक... च मंदिर पुष्कर ला आहे... बा आग्रा आग्रा आहे अ ताजमहल झाला. दिल्ली वगैरे झालं.. जयपूर झालं खूप सिटी... पॅलेस वगैरे ह्या सगळ्या ठिकाणी मी फिरलेली आहे आणि मला आवडतं फिरायला
हो ना म्हणजे आपण रेल्वेचा प्रवास कसा सयटर वच आपण ग्रेज्युएशन केल्याच्या नंतर कस कुठे जात नाही शीट पकडयचीे घाई आणि आराम प्रवास बोल तू चार तासचा असू देस सहा तासाचा असू दे किंवा बारा तासाचा भले आपण जम्मू काश्मीरला जाऊ दे तीन दोन दोन तीन तीन दिवसाचा जरी प्रवास असला आपला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही सुखकर प्रवास आणि त्याच्यामध्ये जेवण खाणं पिण हे सगळं काही म्हणजे थोड्या थोड्या वेळानंतर ते रेल्वेची रेल्वेमध्येध्ये सगळं म्हणजे फ्रेश आणि केलेलं सगळं काहीजोबा भेटतं आपल्याला म्हणजे बाहेर हॉटेलमध्येथांबायची गरज नाही किंवा घ बाहेरून आपला पाणी बोटल घेण्याची गरज नाही किंवा च नाही आप अ एक एक तासाला म्हणजे चहा वगैरे म्हणजे त्यांची जी हे आहे आपल्याला जे प्रवाशांना फॅसिलिटी देतात ती खूप छान देत अस हिरे
छान असते हा मी पण खूपे रेल्वेचा प्रवास केलेला आहे मी तर म्हणजे एसी मध्ये पण केलेला आहे त्याच्यामुळे एसी कं्पार्टमेंटला तर काहीच म्हणजे प्रॉब्लेम नसायचा असं आणि आता तर भरपूर पुरेसे जाड्या अशा वंदे मातरम् वंदे भारत वगैरेच्या आता सगळे सगळ्या सोयी आता रेल्वेच्या झालेल्या आहेत त्यामुळे रेल्वेचा प्रवास आता खुपच सुखकारक पण झालेला आहे आणी रिझर्वेशन असल्यामुळे काही प्रश्न नाहीयेत कोणत्या गोष्टीचा.
हो, आणी जे आपल्या शीट च्या जो बाजूला असतो, समोर असत आ त्याच्याशी पण चर्चा होती. ओळख होते. आ नवीन मा हो, नवीन एक मैत्रीण भेटून जाती. नवीन एक ओळख होती. त्यांच्या गावाबद्दल आपल्या आपल्याला माहिती होती. म्हणजे प्रवास केल्याच्या न तर आणि रेल्वेचा प्रवास कसा माहिती आहे का, निसर्गामधून जातो सगळा. दर्या खोरं. रेल्वेचं कसं आहे सिटीमधून कुठूनच नाही, शहरामधून कुठूनच नाही. सगळं दऱ्या खोऱ्यामधून रेल्वेचे रस्ते पूर्ण. आणि निस पूर्ण निसर्गाच्या
निसर्ग हा. आणि निसर्ग सौंदर्य पण बघ घयला मिळतं ना
बघायला मिळत आणि त्याच्यामुळे तो प्रवास ना. म्हणजे आता समजायच आपण लालपरीमध्ये गेलो एस टी मध्ये गेलो. त एस टी मध्ये काय होत? आपल्याला पुस्तक घेतो आपण ह तामध्ये. पुस्तक वाचत चालत आणि नाही पुस्त ना म्हणजे पुस्तक आता मला पुस्तक पण खूप आवडतं मला प्रवासामध्ये. प्रवास आणि पुस्तक, हो प्रवास आणि पुस्तक. प्रवासामध्ये जर पुस्तक असल, त मला कुणी लागत नाही.
हा आणि मी पण पुस्तक वाचते, पण प्रवासात वगैरे काही वाचलं नाही. आणि मला हे म्हणजे असं आपल्या लालपरीपेक्षा कस लालपरीत थोडसा बस सून बसून पण हे होत. आता रेल्वेेत आपलं हा रिझर्वेशन वगैरे अस पण झोपू वगैरे पण शकतो. हे कर स्लीपर झोपता येतं आपल्या. हा, आणि लालपरी मध्ये कस पायाकडून जातात हे होतं. त्यामुळे एवढा प्रवास मला लालपरीचा जास्त आवडत नाही. पण रेल्वेचा छान वाटतो. रेल्वेेत मस्त आणि
दोन तासाचा तीन तासाचा प्रवासाने तर रेल्वे याने प या लालपरीने काहीच प्रॉब्लेम नाही.
काही प्रॉब्लेम नाही आणि काही प्रवास तर मला फोर व्हीलर पण आवडतो. आपण फोर व्हीलर न पण कस कुठेही थांबू शकतो. कुठेही जाऊ शकतो. तो म्हणजे आपल्याला वाटलं त आपण थोड्या रेस्ट पण घेऊ शक तो या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि मग भरपूरच मग त्याच्यामुळे आणि गाडी अस असल्यामुळे म माझ भरपूर फिरण झालेला आहे. म्हणजे वैष्णवदेवी वगैरे आं दृस्यर आणि वैष्णव देवीला तर मग चढ त्यांना वगैरे आम्ही अ ते खच शर्वरच गेलो होतो. पण हा येताना मात्र ते कचरचा त्रास झाला. म्हणून मग उतरताना मग पायी वगैरे उतरलो.
अ म्हणजे काय झालं होतं.
म्हणजे पाठ दुखायला लागलेली होती.
अच्छा हा हा हा आणि तुम्ही मग या याला पण गेले असाल जसं वैष्णव देवीला गेले त अ वा वरती भैरवनाथचं मंदिर आहे.
हा भैरवनाथापर्यंत हा झोप तिथे पण जाऊन आलो. तिथे पण गेलेल होतं. फक्त इकडे बद्रीनाथ केदारनाथ त्यावेळेला आम्ही नोव्हेंबरला गेलो ना तर नोव्हेंबर मध्ये बद्रीनाथ केदारनाथचे दरवाजे बंद अस
हो दरवाजे हो हो हो
त्याच्यामुळे ते अ
आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये खूप बर्फ असतो
हा वैष्णोदेवीला तिकडे पण बर्फच असतो आणि आम्ही गेलो त्यावेेळेला पाऊसही होता. का? आणि खूप थंडी पण होते नोव्हेंबर च्यामध्ये पण मग तरी झालं तस एडजस् केलं आम्ही म्हणजे मला जायला ब वर्ष झाले, तेव्हा काही सोयी पण नव्हत्या तिथं ते फक्त एक धर्मशाळा होती. त्या धर्मशाळेतच आम्ही मुक्काम केला आता आता भरपूर सोय झाली. काय? त्याच्यामुळे काही एवढा प्रश्न नाही ये
आणि तिकडे पण मग गेले असता तुम्ही पण या
हो पंजाब वगैरे हो कुरुक्षेत्र तिकडे सगळीकडे हा घुमानला आणि वाघा बॉर्डर हो वाघा बॉर्डरची परेड तर बाप रे वाघा बॉर्डर परेड ना अंगावर काटे येतात अक्षरश पाहून हाह हा हह हा हा
आपले सैनिक आहेत आपले सैनिक आहेत म्हणून आपण निवांत झोपतोय.
खरी गोष्ट आहे. ते कसे तोंड देतात. त्यांच त्यांना माहिती. म्हणजे आपल्याला ते बघूनच एवढं असं वाटत तर त्यांना रात्र दिवस जागायच तिथे हे करा डोळ्यात तेल घालून अ पहारा करायचा सोपी गोष्ट नाही आहे असे ये ना इकडे मग गामी हरिद्वार ऋषिकेश ते लक्ष्मण झुला रामझुला तिकडे पण गेलो गंगेची आरती वगैरे पण ् झाल्या म तिकडे. परत नेपाळ वगैरे गेलो. नेपा नेपाळला पण. गेली मला आवड आवडच आहे फिरायची.
हो ना नाही नाही खूप लांब लांब लावून जाऊन आले तुम्ही.
हा खूप लांब जाऊन आलो, आणि विशेष म्हणजे आम्ही फोर व्हीलर. नाही गेलो नाही पाहायला पण जाताना अ म्हणजे गाडीने. हा आमच्या गाडीनेच गेलो, फोर व्हीलरने. हा म्हणजे असं ट्रॅव्हल्स वगैरे ना हा आनंदच वेगळा फिरण्याचा आणि एवढं फिरलो. पण अशा अडचणी वगैरे आम्हाला काही नाही, आल्या. किंवा काही अडचणी आले. नाही का काय झालंय. असं काहीच नाही झालं म्हणजे. सगळे आम्ही जिथे थांबलो वगैरे असं छान कऑपरेट केलं लोक कन्या आणि नेपाळला पण आम्हाला. अ भारतात काम केलेला एक हॉटेलमधला शेप मिळाला होता. त्याने मस्त घरचं जेवण खिच जडी पाप फड लोन वरे दि म्हणजे तिथ म ह्यायच काही.
नाही तर ते फक्त तिकडे ते न्यूडल्स वगैरे
हा नूडल्स वगैरेच मिळतात आणि हा जमत नाही आपलं पोट पण नाही भरत आणि मला मुळात म्हणजे नूडल् वगैरे आवडत नाही. मुलांना आवडता पण मला नाही मी कधी खात नाही ते नूडलस मुच हा
नाही जमत ते हा आणि आपल्याला कसं महाराष्ट्रियन प्युअर महाराष्ट्र तेन जेवण लागत भाजी, चपाती, पोळी भाकरी हो तुम्ही भाकरी दया ज्वारी एकदा भाजली की भाकरी दया लोणच द्या आणि आपल्याला भाजी काही पण द्या तुम्ही जी महारा ष्ट्रियन बनवताना. ती द्या आपल्या जमती हा पण ते तिकडच्या भाज्या हो तिकडच्या भाज्या त्या फक्त कांदा आणि ते वेगळे मस
आणि तिकडे हा इकडे वैष्णोदेवीकडे तर जास्त तिथं करून ते रहायचे म आणि कडी चावल वगैरे तेच चालायच राजमा जास्त प्रमाणात होता तिकडच्या बाजूला आणि हा पंजाबी तिकडंच्या भागामध्ये हा ते मक्के की रोटी ती आणि ते सागस
हा, हा, हा, हा, हा नाही ते पंजाबच पंजाबचं तरी जेवण छान आहे पंजाब मधलं जेवण छानयं.
तेच ना पण इकडच्या भागात ते राजमा वगैरे तर आपल्याला नाही आवडतो टेस्ट म्हणजे राजमा आवडतो मला पण त्यांची टेस्ट नाही आवडली मस्
ती टेस्ट मसाले वेगळे टाकतात ओ ते जेवण वेगळ्या पद्धतीने आपलं कस थोडस झणझणी जेवण आसत महाराष्ट ष्ट्रियन जेवण हे ना झणझणीतयं तिकड गुळ टाकून जेवण
हा, हा आणि इकडे वृदावन मथुरा वगैरे पण बघितलं छान आहे तिथलं प्रेम मंदिर वगैरे हम् असाच अजून पण हा असाच प्रवास अजून करायचा आहे बरं तुमच्याशी बोलून खूप छान व्हाट - -
ओके थँक यू. धन्यवाद. हो, हो, हो. धन्यवाद.